हॅलो, का कमली
काय
आवाज येतोय का?
हा येतो आहे ना.
म्हटल का फोन लागत नाही का उचलला जात नाही म्हणून मी काही बसली.
उचलला जात नाही, फोर न जाते तरी पण दिसत नाही कॉलस नाही दिसत.
हा ना यात चालू ठेवायच ना?
ठेवलं तरी पण दाखवत नाही.
हो का?
हम्म.
आज काय काम केलं होतं?
आज किशोरी वयीन मुलींची बैठक घेतलेली होती.
हो.
हम्म.
आजून
आता ते म्हणजे झिरो ते दोन वर्ष मधले मुले आहे ना त्यांच म्हणजे रजिस्टर वर वजन उंचीचा रेशन कार्ड ते आहे.
नवीन बनवते का?
नवीन बनवते.
हम्म
तो जुना रजिस्टर फाटून गेला.
मग नवीन रजिस्टर करते का?
हा नवीन रजिस्टर बनवते. ते आता
मला बी जुलै महिना पासून नवीन नावे ऍड करायचये.
हा
नवीन नावे टाकायचंय.
हा ना अजून दुसर रजिस्टर सरांनी द्यायला
हा ना
ते का सगळे फाटून गेले काय झालं मग. मध्ये ते गरोदर तसपण दोघे अंगणवाडीच एकत्रस
माझ पण एक अंगणवाडीच बरडीपाड्यात तिथं एक आणि इथल एक करून एक रजिस्टर मध्ये दोन दोन पाड्याचे लिहिलेलय
मग सग आपण तिकडले
हो यांचं वेगळं रजिस्टर करायचं आहे.
हा अंगनवाडीत च वेगवेगळं ज, एक एक अंगणवाडीच वेगवेगळं पाहिजे
हा ना
एकत्र म्हणजे, देत नाही ना जेव्हापासून कामाला लागले ना तेव्हापासून रजिस्टर आहेत. आणि एवढे गरोदर माता अजून सगळे येतात मग स्पेशल स्पेशल पाहिजे
त्याच्यामध्ये सहया घेऊन टाकतात
हा ना त्याच्यातच नाच मग लसीकरण गोरुदर स्तंदा माते गोरुदर मातेच नाव वगैरे सगळं टाकलं का मग मागे सह्या पण घ्यायच्या त्याच्यामुळे भरलं गेलं आता एक पिअर लीडरला व हे दिली होती ना तिचं लग्न झालं आता त्याच्याकडून माग मागून त्याच्यावर टाकायचं आहे अजून दुसरं
तीज वापरून घ्यायचा
काय करते ती ताई पण ना लग्न झालं ना तिचं
आरतीचं का
आरतीच नाही ग ती एक प्रमिला पवार होती ती
उर्मिला ती गोरी गोरी होते ती
हा गोरी गोरी होती ती
तीच लग्न झालं
हा लग्न झालं हा पंधरा वीस दिवस झाले का काय झाले तिला एवढेच दिवस झाले पंधरा विसच दिवस झाले लग्न
पळून गेली होत का?
नाही ना
लग्न केलं
लग्न केलं घरच्यांनी केलं आई वडिलांनी
किती वर्ष झालं तिला?
एकोणावीस
एकोणावीस.
आ म वया प्रमाणे साहिती
हा
पण ती असं बोलोलोका मीटिंगला काय तरी पण त्यांच शेत जास्त काम असत ना ती मग चाली जाते तिला वेडच नसतो.
हा ना.
त्याच्यामुळे मग ती अजून आलीच नाही. तिला म्हणजे ऋतुचक्रामधली माहिती पण नाही आहे. ती पहिली की सहेली डायरी दिली होती तिला आणि एक एके दिवशी शहादा शहादाला प्रशिक्षणला गेले होते. पियर लीडर, पियर लिडरांना सगळ्यां सगळ्यांना घेऊन गेले होते ना. त्या दिव शेवढीच
हा ना. हा ह ह.
हे दोन आहे. सुमन आणि पायल ते चांगले आहे माझे.
तु म्हणत कुठे चालले गेले दिसत नाही.
तिच्या त्याच्या घरी उन्हाळ्याचे छू ट्टी मध्ये. हा आता शाळा उघडणार ना तेव्हाच येणार. असं म्हणत होती.
कुठं?
हम्म वडगावला.
ती सुनीता का काय म्हणत तिच्या घरी? ता काय करते ती एवढे दिवस?
काहीही करत असेल ती त्यांना माहिती.
ह ह ह.
अह.
मजण्याला जाणार होते म्हणून का आली तिकडून आली.
हम्म.
बाखर जेवण केलं मग काही थोडा आराम केला मग तयारी करून ती तेणाच्या घरी गेली तर ती म्हणती कॅन्सल झाल उद्या जाऊ, असं म्हणत होती उद्या एक तर माझं लसीकरण बी येईन परत साहेबांची बी विजिट आहे हा बरडी पडाला
हा.
साहेबांची विजिट बी आहे मॅडम म्हणते विचारून कुठी बी जात नाही असं चालले जातात म्हणून मेसेज टाकला तो ओके अस सांगितलं होत पण आता काही कॅनसल झालं काय?
हा कधी येणार आहे ते?
कोण
साहेब कोण येणार आहे ना मुंबईहून.
आ
ला
विजिट ला दोन दिवस म्हणत होते आज आणि उद्या उद्यापर्यंत आहे.
उद्यापर्यंत आहे का?
हम्म म्हणून भीती वाटते ते काय कवा बी ये येऊन जाणार. उद्या तर विचारणार बी नाही गुपचूप चालले जणानी आणि तर रोज-रोज मंदन यालाच जाते का असं म्हणणार ती मॅडम बी.
हो आइन तसचं सांगणार ना.
हम्म.
सकाळी सकाळी जायचं पण आकरडा आकरा वाजेलाच उघडणार ना.
आकरा वाजेला बँक उगडणार माझ जर लसीकरण एक द्या ह्या बाया आता दोनच्या बसमध्ये जाता आणि मॅडम कधी बी पण फोन फोन लावून देते म्हणून भीती वाटतं.
मग दो दोनच्या बस मध्ये तू पण जायचा ना. तुझं लसीकरण पण होऊन जाणार आणि
हा लसीकरण बी होऊन जाणार हा मॅडमला बी मेसेज सोडून देऊ.
हा.
काय माहिती ती पण येते काय नाही. येणारच ती.
नाय येणारच ती.
हम्म.
आणि मदतिला मी पण येऊ का?
यायचा ना मग टाइम जर भेटला तर.
ह्या ओ अ कमी असतात ना तिथं चांगलं बरं झालं अस
हा कमी एकदम कमी काही जास्त बी नाही गरोदर बाई आता आता पाच का किती
हा!
मागच्या महिन्याला तर आकरा वाज्याला आवरून घेतले होते सिस्टरांनी लसीकरण.
ह ना असं म्हणजे गरोदर स्तनदा मातेला विजिट द्यायचं म्हणजे ते असं नाही तर मग चांगलं आहे तिथं.
हम्म हम्म! काय आता पावरीमध्ये खूप मेसेज टाकून राहीला कधी होतील पावरी मदे बोलायला.
लवकर करून टाका म्हणावं लागेल सरांना.
टेन्शन नाही राहणार.
हा ना.
आता बैडीपाड्याला कधी गोरोदर माते आणि स्ंदा मातेची मिीटिंग ठेवणार.
आता बघू आता कधी पण घेऊ पहिले हे वजन उंची कुडवल मध्ये अपडेट करून घेते. पोरांची... हा याची बर्डीपाडाची गरोदर माताची बाकी आहे पण तिथलं काय नाही. फसा बयार. मन लवकर भरले जात इथलच जास्त आहे. अठरा का किती गरोदर माता...
गोरोदर चंदा मात्याची मिटिंग ठेवली. का मला पण सांगायचं.
हाव. सांगेल ना. पण लवकर बी येत नाही ते बाया म्हणून...
सकाळी सकाळी साडेआठ वाजेला निघून जायचं. आणि आपले लोक कामा व.... कामामध्येच व्यस्तच अस.... तस ना..
हा ना...
त्याच्यामुळे... हो म्हणून देतात. पण बाकी येतातच नाही.
हा ना...
आणि अंगणवाडी सेविकेला पण सांगून द्यायच का मला उद्या किंवा परवा मिटिंग घ्यायची आहे तर तू पण महिलांना तिकडून येताना.... सांगत सांगत यायचं असं तिला पण म्हणून... द्यावा.
हा तिला ब सांगून द्यावं लागे अगोदर.
हा. तर मग दोन दा तू पण सांगून देणार आन आणि ती पण सांगून देणार तर मग चांगलं राहील.
हा ना.
तुझी मुलगी ग लहान.
ही काय जवळच बसलीये ती काय बोलू बी देत नाही घरात बघ चाकू तिकड बघ घरात. आज जोपली बी नाय काल मस्त झोपून गेली होती दिवसा जोपली काय रात्री म रात्री मग नऊ दहा वाजून देते ती. आणि रात दिवसा नाही झोपली का मग रात्री... जेवण झाला का जो... पायचच काम तिचं आठ वाजेला जोपते मग. लवकर जपून देत.
हा ना दिवसात नाही झोपते झोपत ना तर...
लवकर झोपतात. हम. आज झोपलीच नाही ती.
उन्हाळ्यामध्ये झोपूनच द्यायचं पुराना बाहेर म्हणजे उन्ह उन्हामध्ये खेळ तात ना ते.
हम्म.
त्याच्यामुळे ऊन पण लांगुन लागून जात
चुप, चूप, चूप दादा घे बस. कापून देऊ का हा इथलं एक नंबरच बर गेलं? बरडीपाडाचे उद्या लसीकरण झालं का तवाज बर. ते ते.
हा हा लशीकरण झालं का दुसऱ्या दिवशी लगेच भरून टाकायचं.
काय नाही तिथलं काय एखाद्या महिन्याला एक दोन येते गरोदर माता नाही तर एक पण येत नाही.
तिथं काय